हॅलो
हा आवाज येतोय काय? हा हा आवरलं काय?
होय झालेवं व तुमचं?
आमचं पण आवरलं आ
हा हा आणि काय?
आणि काय नाही तुम्हाला कोणती रेसिपी येते सांगा
म्हणजे तुम्हाला कुठलं पाहिजे हे कला की सांगतो
कोणती कोणती पण सांगा तुम्हाला कोणती वाटत्या
हम् म्हण तुम्हाला कुठला असं हेय म्हणजे पाहिजस म्हज ते सांप
पावभाजीचे येत्या काय
हा येेत की
सांगा म
पावभाजीच हे करायचं कांदा आणि टॅमॅटो हे घेऊन्या चिरून घ्यायचं
हम्म
बारीक
हम्म
आणि फ्लाॉवरर घेते डब्बू सगळे करून घ्यायच चिरून घ्यायच हा
आणि
मग पावभाजीचा मसाला लागतोय ह ते तुच मिक्सिंग करून माझ्यात घ्यायचं सगळं आणि फोडणी घालायचं आणि हे गलाच मसाला चटन येत खात
शिजवून घ्यायचं काय हां आणि तुम्ही करताय काय कधी मग
काय ते
पावभाजी वगैरे नाश्त्याला
वय करते की
होर
करत
हां हां आणि काय तुम्हाला कोणता पदार्थ आवडतोय
मला वय समोसा
होयस करायला येतोय तुम्हाला
म्हणजे बघितलं के असं काय हे केल्लो
येत कराय नाही काय मी मी केलाय दोन तीन वेळा असा टेस्टिला झालेला अखर त्याचा आकार आहे ना तो आकार येलेला नव्हता नित खरं टेस्ट बाहेर अस तशी विकतच्या सारखीच लागत्या आणि पाणीपुरी तेण करतोय
हा हा
ते जमत्या मला चांगली बाहेरच्या सारखी होत्या फक्त ती चटणी मी आण त विकत खरं चटणी मी काय घरात बनवत नाही
हा ते हेजव आहे अ अ चिंचिच च
हा चिंचेचं पॅकेट तेवढं आणत आणि घरात पुऱ्या तळतोय भाजी वगैरे करतोय श वानतोय मे करतोय आणि काय नाष्ट्याला तेन काय बनवताय मग
काय नाही हेच की रोजच उपीट हे
ह नाश्ता असतोय रोज
हो असते असते
हो आमच्यात बी रोज नाश्ता असतोय
हा हा
जेवण वगैरे करतोय
ह ह
आणि तुम्हाला कोणता पदार्थ आवडतोय खायला
खायला व्हय आणि हेच कि काय असलंच घेत काय
नॉनव्हेज आवडते काय नॉन व्हेज वेज हैसा
होय होय
हा हा तेच म्हटलं विचारूया आम्ही काय नॉनव्हेज वगैरे खातोय सोडा हा हा हा हा आणि काय कुठे ट्र्रीपला गेल त्या का नाही म होय उठ काढलेली ट्रिप
म्हणजे ह्यालाच गेलत ट्रीपला काही अजून गेलं नाही मुंबईला गेलतो स फर
आम्ही पण गेलेलो पंढरपूर तुळजापूर हा अक्कलकोट
हा हा
एवढ चार गावं दोन तीन गावं झाली गाणगापूरला पण गेलेलो
प्रमाण
दहा हजार
सगळ्यांचं चौदा सिटीच सातशे टंच
होय कारण वस्ती वगैरे होती ना
हो
हम्म बस होय बस ते असल्या
घेतात हो आमपर्यंत गेल तर रात्री गेल तर अकरा वाजता सकाळी सात ला म्हणजे पोचलेल तिथं
हा हा आम्ही सकाळी सकाळी बाहेर पडलेलं
हा हा
हम् दुपार नंतर प
ह
काहीसाला बाहेर पडलेलो
हा
हम्म आणि काय आमचं निपाणी
पाणी होय ना
पणच त्याच्याजवळ आहे
हा
आणि काय?
काय आणि व्ह
तुमचा कॉल पहिलाच आहे हा?
हो नाही केलय की, काल केल, कालपासून चालू झालंय? मुग डाळ केलतो की दुसऱ्यासनी
व्हय हा, हा मी पण, एक केलेला.
केलता वय? आग म कालच तुमच हे झालंय?
नाही दोन तीन दिवस झालं, होय दोन दिवस झालं, दोन तीन दिवस झालं खरं. वेळ नाही मग माझ्याकडं, म्हणून राहिलेलं.
हा ह हा हा हा
गावी गेलेली, हा तो कालचा दिवस गेला सगळा, आता काय वट पौर्णिमेची वट पौर्णिमेचा सण आलाय ना जवळ, हम्म तुमच्या इकडं कुठला सण करतात मोठ्यानं?
मोठ्या ना, हेचच गणपती ते हे गोष्टी कावडते घर बरच आहे घरातली.
हाईत की
ह हा
आणि आहेत की, मुली हैता, गेल्यात शाळेला.
आ, हा
आणि तुमचं, उन्हाळ्याच सगळं झालं सामान
होय झालंय, झालंय मी विकत होत सांडग हे ते. करून हम्म होय ऑर्डर घेत अजून जरा करायला कोणी कस हे करतील तसे
हा हा काय काय विकतय मग
कुरुंड्या हच लांबडी सांडग साबूचं बटाटोच अ उडदेच पापड
सगळंच करताय
सगळंच
हा हा
सांडलं
ते करून विकायच च
हा
हम्म हम्म
हम्म तुम्ही काय करताय काय का एकाने
नाही मी घरीच असते
हा हा हा हा
तेवढं का जास्त
हम् हम मोठं कुठ कुटुंब आहेय लहान हा हा हा
आणि काय
नाही इचलकरंजीला येतोय
हा हा ह हा तेच म्हंटलं त्या त ति ऐश्वर्या तिनी
हा हा हे चल तर रणजित येत होय
हा तथ उ त्या खरात केलं तिकड म्हटले आलेला वय हा ह ह
तिकडं आमचं घर वगैरे हाय खरं इचलकरंजीलातिकडून आमच्या गावी आलोय आम्ही आता राहायला अ अ आणि काय जेवण कध जेवतय मग
आमही आता तरच कि बारा असता
हा दीड वा हा हा आता एक बारा वाजत चालेत हा हा आमच दीड वाजता होत के
ह हा हा तुमच काही नाश्ता असेल
सकाळी नाश हो नाष्ट्ता असतोय त्यामु सकाळी दीडला जेवतो दुपारी सकाळी आठ ला नाश्ता कत्ताा डब्ब वगैरे असत त्याला रात्री आठ साडेआठ तपर्यंत चोप त
हम हा आमचं पण संध्याकाळी लवकरच असते हा. सात संध्याकाळी सातला होय साडे सहा सातला म्हणजे जेवली हम्म आणि इथे इ कोणतरी असतील कि मग मुलगी आहे की एक सात आठ वर्षाची आहे
कायओ हा हा आमच्या माझी पण आहे तेवढीच शाळेला गेलेत
कितविला गेली?
हो ती पण
हम्म.
ती पण हा. सात आठ- आठ वर्षाची हाय दुसरीला गेल्या होय.
अह अह
ऐश्वर्या बरोबरच की तिची पण तेवढीच आहे ना
नाही ती आता चौथला गेली मोठी मुलगी आणि बारकी आहे ती अजून प्ले ग्रुपला आहे. हो होय.
हा, तिचं लवकर लग्न झालय ती तीच्यानंतर माझं झालंय ना थोड्याच दिवसानं थोड्या वर्ष, दोन तीन वर्षे झाल
हा. आणि काय?
तुम्हाला तिनी ग्रुपला ऍड केली का?
हम्म. तिच्या कडन माहिती घेतली असतील
हा तीनच हे करल्यात की